हा बोलकी काय चहा पिलास काय?
होय चहापाणी झालं बघा माझं, तुम्ही चहा पिला का नाही.
होय. पिलंय की, नाश्ता.
नाश्ता करणार बघा आता तुमच्या नाष्टाव
ह नाश्ता मी पण करणार आहे ग अजून स्वयंपाक कराय लागलोय. चपाती कणिक मळून ठेवले. आणि आ चपाती करायचं.
पहिला स्वयंपाक करताय, मग नाश्ता करता काय?
ते दार लाव मम्मे. मुनीम दार लाव ते आणि लाईट लाव. हॅलो.
पहिले स्वयंपाक करून मग
होय.
पहिला नाश्ता करतात ना, खरं.
मग आणि काय कॉलेजला जातोस काय नाही कितवीला आहेस?
आता बघा बीए फर्स्ट इयरला आहे. तर जातोय.
हां..
कधी तर करतोय, कॉलेजला
का?
आणि तू पण करतो ना, त्याच्यामुळे ग्राऊंड वगैरे असते.
हं हं.. मग क्लास लावलाय. गाउनला हा हा. अकॅडमी लावलायस.
ते नव्हे.
अँकॅडमी लावलायस काय?
घरातून सुद्धा अकॅडमी बिझी, येवून जावून करतोय.
हां.. हां..
हम्म.
मग कुठं आहेस राहायला तू.
मी प्रॉपर सांगलीत आहे मामापशी.
हम्म हम्म.
हम्
असा का आवाज यायला लागलाय
काय
जरा वाऱ्यापासन लांब जा की काय ऐकायलाच येईना झालंय तुझं.
तु कुठला म्हटलं?
आम्ही तासगावच आहे बघ.
टासगो नवे मी चितलं जाईन .
होय चौटे पण तेच आहे. कौटेशनमध्ये काय दसरा बघण्यासारखा असत ना?
होय.
हा गार उडत्या ते.
उडत्या.
हम्म. तुम्ही काय करताय काय त्यातलं?
हुं.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
तुम्ही काय करताय का दारूतलं?
होय आम्ही करतोय की लय काय काय करतोय.
होय काय काय करताय?
हा आम्ही जे अ . आता ज्या बुंद्यात .
हा.
हां.
कागदी पुट्यासारखं केक असतोय कुठं.
हां.
त्यात सुद्धा . पाऊ पाऊस असत आता.
हा हा आवाज आडकाय लागलाय रे तुझा.
हो.
हां.
नेटवर्क प्रॉब्लेम हंम्म. .
आं
पूर्ण एक रात्र दारू.
उडत्या काय?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
एक रात्र पूर्ण.
हा एक
बघण्यासारखं असतंय ना दारू.
हो असतेय ते धो
हम्म हम्म.
हां.
माणसांना भीती पण असणार आणि तेवढंच उत्साह पण असणार आहे ना.
होय, तेवढंच असतय ते
हम्म.
बऱ्यापैकी आमच्यातली खरं कोण जास्त धूत नाही तसं काय होईल ते होईल असं.
हम्म. हम्म.
हम्म जास्त हे आहे.
होय रिस्की असतय
हा, तेच की असं होतंय.
हम्म.
हमं.
काय जरा काळजीपूर्वक, लक्षपूर्वक करायचं.
हा, एवढच विचरायचं आहे त्याला.
हम्म.
रिस्की आहे खरं, त्यातन आनंदा मिळतोय ना.
होय आनंद मिळतोय.
त्याच्या मुळे पडतंय.
हां.
हम्म हम्म.
पण असतंय की जोरात असतोय.
जोरातच ते पाच रथोत्सव पण जोरात असतय, पाचव्या दिवशी असतोय.
पाचव्या दिवशी फास्ट
हम्म. ह सॉरी दीड दिवसात असतय. हम्म. पाचव्या दिवशी सांगलीचा गणपती असतोय मिरवणूक.
मिरवणूक हा,
हम्म. आम्ही राहतो तिथं दीड दिवसाचा असतोय मग, यात्रेला कधी जातयस का नाही तासगावला?
तासगावला गेलतो.
हा.
हम्म. हम्.
इथलं मोजलेलं बघून
हम्म. हा.
कुठन कुठून कुठेपर्यंत जातो ते काय समजलं नाही.
हा. हा.
आणि काय मग ग्राउंडला कधी जातोय?
ग्राउंडला सकाळी जातोय बघा, सहा ते आठ. आठ ना ते
हा आणि क्लास
फक्त, आता आवरून जाणार साडेबारा हम्म.
मग कॉलेजला रेग्युलर जात नाहीत होय.
रेग्युलर नाही जात कधी तरी जातो. कॉलेज असतंय ना टाइमिंग. साडेसात ते एक टाइमिंग गेल तर
हम्म हम्म. कुठलं कुठलं विषय घेतलाय आता?
कॉलेजमध्ये?
हम्म.
किती लागत बघा इकॉनोमिक आहे काय, काय? आणि मग सोशल सायन्स किंवा बाकीची भेताय थोडी फार
मग त्याचे क्लास सहा, सात विषय आहेत होय.
हा.
मग, त्याचे काही क्लास वगैरे लावायला लागत नसते काय. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
नाही.